काय करते हो काय करतेस.
काही नाही तेच कुकर लावला होता स्वयंपाक तयारी तुमचा झाला? आज थोडं वरण भातच आहे सिम्पल आणि कारल्याची भाजी. किती भाजी होती. चपाती तुम्ही नाही नाही आता का बनवायची ये.
अच्छा आत्ता बनवशील मला वाटलं कारल्याची भाजी आणि पोळी आहेत. मग तू हे करतीस आता फक्त डाळभात लावतीस असं वाटलं मला.
आहे ना त्यामुळे मग पटकन होऊन जात स्वयंपाक म्हणजे होना ह ह.
आणि बघ ना ग म्हणजे आता तू तुझं खरंच मला खूप कौतुक करावंस. वाटत तू एवढी छान म्हणजे शिक्षण पण तू छान घेतलेलं आहेस. आणि घरात पण खूप छान सांभाळते स्वयंपाक असेल. किंवा तुझं बोलणं पण खूप छान अ म्हणजे खूप छान बोलतेस तू सग सगळ्याच गोष्टी तुझ्या छान आहेत. तर कुठेतरी मला असं वाटते की आता अठराशे अ म्हणजे एकोणाविसाव्या शतकाच्या सुरुवातीला जे आपले प्रबोधनकार होते त्यांनी जे शिक्ष स्त्री शिक्षणाला जे चालना दिली. तर त्याच खऱ्या अर्थाने एक कुठेतरी एक छान वाटत की त्यांनी त्यावेळी हरलं असेल ही गोष्ट कदाचित की मुली पण या गोष्टी करू शकतात. त्यांना पण शिकवायला पाहिजे त काय वाटत तुला गोष्टीबद्दल?
हो म्हणजे मला ना ते ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांचं जास्त करून असं कौतुक वाटतं की त्यांच्यामुळे आज आपण शिक्षण घेऊ शकतोय. म्हणजे बाहेर पडू शकतोय घराच्या काहीतरी करू शकतोय पण आहे ना अ अजून पण असं बऱ्याच मुली मुलींचा बाबतीत अस आहे की म्हणजे मुलगी आहेबाबा शिकून काय करणार आहे पट तिला लग्न करून म्हणजे संसार करू दे अशा पण विचारांची. म्हणजे लोक वाटतात मला आहेत असं.
आहेत आहे.
जरी शिकलेल शिकलेली जरी असेल मुलगी तरी तिला म्हणजे करिअर करण्यासाठी इतकं सपोर्टिव्ह अस. वातावरण भेटणं. किंवा तेवढे घरचे म्हणजे तिच्या सासरी पण तसे हे करण हे पण आजकाल म्हणजे खूप हे आहे.
अगदीच अगदीच ती मुभास तिला दिली जाते. नाही ग की भलेही ती हुशार असेल. अ तिच्यात भरपूर अ गुण असतील कौशल्य असतील ती तिच्यात पेलण्याची क्ष पंखा पण असेल न तरी ऑन कुठे तरी स्त्री आणि पुरुष म्हटलं म्हणजे ना एक स्त्रीला कुठेतरी एक कमीपणाचा दर्जा दिला जातो. की नाही बाबा तिला कशाला उगाच ही घरात चूल आणि मूल सांभाळेल. कशाला हे उगाचं म्हणजे आज पण आपण अशा विचारांची माणसं बघतो. आणि तू वी विचारकर्मक अगदी शंभर वर्ष च्या आधी म्हणजे आता शंभर वर्षाच्या आधी काय परिस्थिती असेल, आणि त्या काळात महात्मा फुले या नी म्हणजे तो काळ असेल अठराशे एक काहीतरी साम मला डेट आता लक्षात नाही एक कुठली पण मग त्यावेळी त्यांनी म्हणजे स्वतःच्या अ बायकोला शिकवलं. आणि त्या ते तिला घेऊन परत अ स्त्रियांना शिकवलं आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अ त्यांनी बघ नाभिकांचा संप पण घडून आणला होता. म्हणजे त्या काळी काय करायचे? कि अ एखाद्या एखाद्या महिलेचा पती जर वारला. तर तिला केस सुद्धा ठेवू देण्याची मुभा नव्हती. मग ते नाभिकांकडे न्यायचे आणि केश ओपन म्हणून एक अतिशय जात. त कशी आपल्या कडे एक रूढी परंपरा होती, अंध्रधा होती, त त्यावर देखील त्यांनी आवाज उठ उठवला आणि नाभिकांना एकत्र करून त्या त्यांना छान पैकी समजून आणि मग नाभिकांचा संप त्यांनी त्या काळात घडून आणला होता. म्हणजे ही किती मोठी चळवळ आहे की नही एक समाजासाठी जे देणं लागतो आपण आता काल परवा पण त्याबद्दल बोलत होतो, की खरंच स्त्री शिक्षणाचे खरे पुरस करते त्यांनी जे करून ठेवलं त्यासाठी म कुठेतरी वाटतं कीनई आपण करायला पाईजे आपण आप ल्याला स्वताला सिद्ध पायजे.
आणि त्यांच्या वेळीतर त्यांना किती विरोधकांनी त्रास दिला. ते म्हंजे त्या सावित्रीबाई फुलेंना अगदी दगडं, शेणं आणि मारलं गेलं तरीपन त्यातून पन त्या मं जे शिकून म्हंजे मुलींसाठी त्यांनी शाळा काढली वेगेरे रे खूप छान म्हंजे मैपन एक त्यांचा मूवी बघितला होता त्याच्यावरती. पण आपल्याला कसं होतं थोडासा जरी संघर्ष आलाना. कि राहुदे नको अस म्हंजे एकअ म्हंजे कस हो त म्हैतेका सासरी जर आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर म्हनतात काय गरजाय म्हंजे तिज्याज कौशल्यांच हेंच कुटतरी असं हे होतकी तिला बाबा ते तिज अस्तित्व काहीतरी करायचं असेल हे असेल. तर ती कशी मुभा नाही मिळत असं मला वाट तकी अजून पण एना तेच त मुलगा असेल तर हां तुला कस कमवलंच पाहिजे हे केलं पाहिजे म्हंजे त्याच्या पण रिस पॉन्सिबिलिटी जबाबदारी जास्त असतात की हांबाबा त्याला म्हंजे लीड करायच असतो. सगळ पन असं वाटतकी मग शिक लेल आहे तर आपला पण काहीतरी थोडासा हातभार म्हंजे काही ना काही तरी आपला युज उपयोग व्हावा शिक्षणाचा असं वाटतं.
आणि तुला सांगू का कुठेतरी ह्या गोष्टीला आप पणच समाजात रुजवलेल्या मला दिसून येतात की म्हंजे आपणपण त्या समाजाचा भाग आहोत एक महिला जी आहे तीपन समाजाचा भाग आहे पण एकतर तू बघ जुन्या काळातल्या ज्या महिला होत्या आता गार्गी झालं मैत्रेय झालं. म्हंजे ह्या स्त्रियांनी बघना त्या काळात त्यांचे किती छाप त आता राजमाता जिजावूंच च्ब. म्हंजे त्या काळात जर आपण बघितलं वेद काळात स्त्रियांना खरंच खूप महत्त्व होतं. त्यांची एक स्वतंत्र ओळख होती पन मग पुढे आपण जस जस काळ अ पुढे पुढे सरक त गेला अ प परकीयांचे एकतर आक्रमण आपल्यावर झालं म परकीय संस्कृती मतू आता बघ जास्त करून मुघल वगैरे ह्या सत्तांचा आपल्यावर खूप मोठा प्रभाव राहिलेला आहे आधीपासून सो म तिथूनच काय काय गोष्टी एक एक ज्या अंधश्रद्धा असतील, रूढी असतील, परंपरा असतील मत्या आपल्याकडे येत गेल्या. आणि त्यातल्या त्यात आता भारतातले लोकं कशे होते गं आधीचे अ लोक कशे होते की, अ त्याच्यात एक एक गोष्ट कोनती होती की अ एकतर गुला आपण एक तर गुलामगिरीत होतो आधीच एकतर घाबरत होतो आप पण इंग्रजांना म्हणा किंवा परकीय आक्रमण एवढे झाले आधीच आपण घाबरलेलो होतो. आणि त्यात मग ते स्त्रियांवर अत्याचार करणार किंवा घरात तल्या मुली ते मग उ उचलून आणि बाहेर नेणार, मग एक कुठेतरीना एक ती भीती म्हणून पण मुलींना खूप जास्त प्रोटेक्ट करायला आपण लाग लो बग म तिथूनच की नकोबाबा तू मुलगी येस तू बाहेर नको जाऊ, नको बाबा तू जास्त शिकलीस, तर मग हां आणि हे हा एक अ अजून एक खरंतर हासन्यासारखाच एक मुद्दा मी बघतीये. म्हंजे, हा माझ्याएक अं अगदी मैत्रिणीसोबत झालेली अ ही गोष्ट आहे, तर ती तिचे वडील तिला शिक म्हंजे तिच्या वडिलांचं इच्छा होती की तिने शिकावं म्हणून. म तिज ग्रॅज्युएशन झालं म त्यांना अजून वाटत होतकी हिने फुल ग्रॅज्युएशन वैगेरे पुढे पण शिकावं ति आईचा विरोध होता आणि आई तीचा विरोध यासाठी होता तिच्या आईचं म्हणणं तू जर जास्त शिकली शिकली याहून जास्त जर शिकली तर तिला आपल्या समाजात, जे मुलं आहेत, ते तिच्या शिक्षणाच्या बरोबरीचे मुलं भेट घराणे त्यामुळे लग्नाला उशीर होणार म्हणून, मग तिला शिकवू नका म्हणजे. किती हास्यास्पद हे कारण आहे की नाही ग?
हो हो ते पण आहेच की मुलींची लग्न व्यवस्थीत म्हणजे वेळेवर व्हावी. ती पुडची लग्न झाल्यानंतर त्यांना मुलं बाळावे वेळेवर व्हावी यासाठी पण आहे ना! म्हणजे लोक हे करतात की पण मला, काय वाटतं माहितय का! की मुलींना म्हणजे आता आजकाल असं पण आहे, की आजकाल तर मुली सगळ्या बाबतीत म्हणजे म्हणजे पुढे गेलेल्याच आहेत. मुलांच्या पेक्षाही जास्त, अशा कप्याबल आहेत असं मला वाटतं काही पण बाहेरचं करून आणि घरचं सांभाळायचं सगळं मॅनेज करायचं पण आहे ना! ज्या म्हणजे घरात ज्या बालपणच्या्या घरात म्हणजे माहेर ज्या मु मुलींचं असत तिथे थोडे संस्कार पहिल्यापासून आहे ना, व असे संस्कार अस मुलींनी सुखी राहायचं मुलींनी जास्त इकडे नाही जायचं. ते जे तुबवल जात आणि तेच मग ते मोठ्याहुन पण म्हणजे हा ते मोठेहुन मग ते तशाच कस त्या झोन मध्ये जातात. म्हणजे, भले त्यांच धाडसच म्हणजे कमी होतं असं बाहेर पडायचं ज्यांच्याकडे स्किल आहे ते आपण आजकाल. बरयाच मुली अस होत की, नाही बाबा अ म्हणजेअ काहीतरी करायच. अस आहे हुशार आहे पण नाही धाडस होतं मला असं वाटतं की फॅमिली नि घरून की मुलगा मुलगी अस सम म्हणजे भेद न मानता ना मुलगी आहे तरी पण तिला खूप अस धाड रेसीपी बनवन पहिले पासुन. कि हा तू फोर व्हीलर मार किंवा अशा म्हणजे वेग्या वेगळ्या ऍक्टिव्हटी करायला दे. की असं नाही की हे मुलाच काम आहे, की मुलगाच बाहेर जाऊन राहू शकतो किंवा जॉब करू शकतो, पहिलीपासून जर मुलींना पण आपण पण ऐज मुलगा म्हणून ट्रीट केलं ना तर त्या कुठल्या कुठे ही जाऊ श
बरोबर! नाही नाही अगदीच आणि त्याच अ सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय येतं ग की प्रत्येक वेळी आता स्त्री शिक शक्तीच आहे यात खुप काही दोमतच नाही स्त्री शक्ती आहे तिच्यात कपॅसिटी खरंच पुरु पुरुषांच्या मानाने. ती जास्तच काम ओडते पण त्याचा तोटा पण कुठेतरी दिसून येत बतोय आग म्हणजे तू बघ आधीच्या स्त्रिया कशा एक तर घरात राहायच्या आधीचे शेना मातीचे घर होती अ त्याच्यामुळे मग ती आठवड्यातन एकदा छान सार पोतारल की घर छान व्हायची चकचकीत अगदी आ आठवडा पंधरा दिवस त्यांना परत बघायची गरज लागायची ती त्यातल्या त्यात अ बरेचशे काम जे आहे ती वाटली जायची एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे एक जाऊ कपडे धुणार एक जाऊ स्वयंपाक करणार मग सासू पण काहीतरी करून घ े घेणार आणि अ मुलं पण संभाळायला आधी बघ जबाबदाऱ्या वाटून घेतल्या जात होत्या पण आता काय आणि अर्थातच ती काय बाहेर कामाला जात न नसायची अ कमवणारा एक जो आहे तो माणूस कमवणार आणि ती घरात शिजून खणार अशी काय तिची ती प एक अ भुमिका होती पण आताच्या स्त्रियांना काय झालय ते तर आहे घरात पण करायचा आहे बाहेरही करायच आहे आणि घरात पण तू म्हणशील तर आता आपल्याकडे फरशी आहे तो तुला नाही म्हटलं ना तरी एक अ चार पाच दिवसात फरशी तुला पुसायची आहे ठीक आहे ते केल्यानंतर तर तुला मुलांचही बघायचं आहे हे करून परत तुला बाहेर ऑफिसमध्ये पण तुला सिद्ध करायचा आहे म्हणजे तिच्या जबाबदाऱ्या दुप्टीने वाढल्या आहेत आणि त्याच्यामुळे तिची जी हेळसांड होतीय